हॅलो.
हा आताशी येउ राहिलंय.
हा हा मी इकड पुढे आले ना किचन मध्ये नेटवर्क नाही येत ना.
तुम्हाला कोरपड लावायची का नाही?
हा ना थांबा थोड्या वेळानी येते घ्याला लाहाऊ ना तिथे आज आठवणी. कांद्या निउडायला आलो इकडं काय.
हा हा, तेच मी तेथे लावले ना थोडीशी.
लावायलाच लागल गरजेची शेती कायमची.
हा ना.
कालचा कठो टाकला तु्ी. कांदे निवड आवड.
हा ना मलानेवडायची हगं काम उरकना पाहिजे सकाळी. त्या दोन गल्ल्या राहिल्या होत्या तेवढ्या लावून आले त्या भुई मुंग्यांच्या.
हा हा.
होरखलं एक एक एक एक दुसरं परत.
हा हा झाला का बहिमुगाच मग
हा हा.
बि उरला का?
भरपूर उरेल.
दोन किलो.
अगं मग ते लावलंच कितीक मी. दोन दोन अँगलचे गॅप सोडलेले एक तीकडनं खालून.
का बरं
म्हणजे तुमचा खालचा भाग सुरू होतो ना?
हा
तिथपर्यंत लावलय मग तिकडं खाली माल नाही ये लावायचंय ना अ उडीत काय मुग मुग लावायचां आहे ना मग थोडस मुग लाविते ना तिकडं
नाही ना नाही नाही आहे हे सगळ्यांची यायच - राहिलेलं होत हा सिंगलच फोन करायच डबलच नही कराच आपल्या साठी एक आपल्याक भरून ठेवायचं? सैनिक त्यांच्या कडे तुम्ही भरलाय का हा नाही नाही सव्हर हाय ते आपण फक्त एवढा कॉलम भरायचाय बाकी वरच काहीच भरायचं नाही हा हे याच का भरायचय मतदानाच नाही का ते
हा हा मतदानाच आगं माझं भेटलंच नाही.
ए काय काकांनी आणलंय?
हा ना राजनी त्या दिवशी ताईंचं काकांचं यां- यांचं आणि आजी बाबांच देईली.
हा आजीबाबाच आहे ते तुम्हाला हे लागन. काय याचा नंबर.
म तर आजी बाबाच नाही ना भरता येणार.
त्यांच नाही भरता येणार पण त्यांच मतदानाचा नंबर लागन ना तुम्हाला आपाणला. तिघांना पण हम्म
ह नाही ते बई काय हम्म हम्म गाई आणि ते भरूनही देल नाही अजून ते एकोणतीस तारखेपर्यंत द्यायचंय वाटतं.
बाबा कालच म्हणत होते तेवढं भरून द्या
हा हा
आता भरावं लागल भरून देईल तेवढं.
हे पोरांच मग लागल ना ग आता.
त्यांच नोंदून द्यायला लागल ना आता.
हा ना
त्यांची नोंदणी होऊन जा अठरा प्लस झाले ना ते इतक्यात झाले ना
इतक्यात झाले. बाई कुठं काळ गेला ग नीतू एवाडली एवाडली पोरं.
हा ना मय लागणात दोन दोनच वर्षाची होती.
हा ना
किती पटकन काळ निघुन चालला
मग
पोरींची एकीची दहावी झाली एक दहावी ला गेली.
हा यावडलेवडले इ बाजव- खेळत त्या राजगा खेळता खेळता केव्हाडल्या झालाय.
पटापट दिवस चाले भाई आता हस झालंय जग आता एवढुन पुढं असं
हा आमचा भुईमुंग प्यारायला मशीन येतय.
हा हा तेच विचारणार होते मी इतक्यात प्यारलाय का नाही तुमचा
नाही ना पेरायचाच आहे आज येईल मशीन मगून तु भवाला सांगीतले ना.
हां
हम्म त्याच्यात काय उडीत बिडीत काय पेरायचं नाही आम्हाला ना
हा ना मी त्याच मुळा न उडी- य उडीद इकडं नाही करायच आहे उडीद नाळेगाव ला करणार आहे. हा तिथं जागा थोडीशी तेवढ्यान व
एकच गल्ली हिथ उडदाची लाव तिकड तर जागेत त्यां इकडच्या जाग फरक पडत घारी उडी देऊन आपला आम्ही वरच्या माहती आहे ना, एकाच गल्ली नावेल होती इतुन तीतून तेवढ्या एका गल्लीला आम्हाला आहे ना पूर्ण पन्नास किलो ची गोणी फुल भरलेली होती. एवढ उडीद झाले ति
अगं पण मग मला काय वाटलं उडतच कसं टेन्शन नाही राहत कुडाय तोडायच
हा एक गल्ली उडदाची लावायची मुंगाचं लावायचं भले जास्त आणि इकडच्या वावरांमध्येणजे नावडीत चांग होत होे नाळवाड वगैरे होत नाही. पाऊस जास्त जात पाऊसला विरून जात ते
मागच्या वर्षी करेल होतं ना काही विशेष नाही झाला अगं एवढं
हा
नुसत बारीक निरग होत ते..
हा
पाहिल ना मग, मी त्याच करील म लागत आहे किती आपल्याला थोडं थोडं वर् शक ारला दहा केल हो तर मला भरपूर होतय.
आम्हाला नाही एवढी डाळ लागत आठ पंधरा दिवसातून एकदा वरण खातो मानूस
हा सारखं सारखं नाही खाती बाई आता
हा
आणि डबे राहता मेन म्हणजे पोरांना ना त्याच्यामुळं फरकच पडतो त्याचा हा
हम्म भाजीपाला खरा लावायला लागतो पण मग
काय बाई मी तर किती लावलो होत. इकडं पाहि त्या पावसानं आख गेलं ते हा ना मला नाही ग अशी जागा अशी एवढी खास इकडं
आमच भेंड आहे गौराण लावून पूर्ण पाण्याने उकळून गेलं सगळं वाळून गेलं.
हा ना तेच तमाशा होतो ते भेंड्या गोरणे हा आहे थोडाश बऱ्या दिसते आहे पण हे प कत्रच लावाच पाणी पडत ना.
हा
त्यानी सगळं नासाडी घेऊन गेली. नाही तर मेथीची भाजी म आता आत्ता आली असती मला नवेच्या पाण्याला
हा हा
साक्षीला कॉल केला होता पण त्या बिझी होत्या फोन मध्ये
हा. हा.
उचलल्या गेला नाही त्यांच काही परत आला नाही.
कुठं चालू असेल
बहुतेक कॉल चालू असेल त्यांचे
हा ते सर म्हणत होतेबहुतेक लागणार नाही. आपल्याला तुमचं गुड लक
गुड लक
आम्हाला चार चार कॉलच्या वरती कॉल नाही लागले परत माहीत आहे काय ते
माझ सातवा कॉल आहे आता हा
हा
बरं चाल माझा फायदा आहे. आता दहा झाले पूर्ण आता हा अकरावा आहे. आजचा
हा ना
तु म्हणती अजून तर
फीस कॉले ना सर हह अजून काही. पोरं गेले शाळेत.
वेदला काय मोठं बँकेचं काम सांगत होती मी ऐकत होती माझी देवपूजा चालू होती.
त्याच बँकेच अकाउंट खोललेलं नाही त्याला म्हंटलं तिच्या बँकेतच अशा आहेतेत तु सांगितलेलं
हा
आणि त्याच्यातत्याच ओबीसीच करून आणलेलं आहे.
हा हा
टीचर म्हणे तुम्ही वकिलाकडून फिडेटर तयार करू आना जमा करा शाळेकडं शाळेकडण बरोबर त्याच्या दाखल्याला लागून येईल मी यांना तेच सांगून राहिले ते म्हणता शाळेकडून नाही होत ते आपल्याला करून आणावे लागेल शाळा म्हणते आम्ही समाज कल्याणला येते तर मग शाळा करणार म्हण मग
अगं बहु ते सगळीकडेच सुरू झालेलं आहे रियाची त्या दिवशी मिटिंग होती मी तुला बोलले शाळेमध्ये मी कंटाळा केला जायचा पण ती ओबीसी वाल्यांची मीटिंग स का शिक्षणासाठी त्यांना.
शिक्षणासाठी पैसे पण येणार हे दहावीची फी रिटर्न येते ती ओबीसी वाल्यांची एसएनटी वाल्यांची
मग तेच शाळेकडनं तसं मेसेज आला पण स्कॉलरशिप स्कॉलरशिप इंग्लिश एवढं खास लक्षात नाही आलं माझ्या ते
नाही नाही ती स्कॉलरशिप रिटर्न म्हटली असतील ती
हा ना मग टीचरने रियाला काल प्रर्सनली सांगितलं कागदपत्र का जमा नाही अजून ती टीचर म्हणे मला स्कॉलरशिप नाही द्यायचे
ठीक आहे.
द्यायचं आहे ते साहेबर कॅफे म जायचंय ते लिंक तिथं पण करायची वाटत तीन तोॉम आहे तो भराय
ऑनलाईन भरून द्यायच भाश
हा पण मग त्याच्यासाठी री आपण गरजेची तिचं फोटो ते बोटांचे काय कसे विषय सगळं घेणार य तर आता ते ऍडजस्ट नाही ना होणार ती येती चारला
हा हा
क्लासचं नियोजन बसवायला लागल आता, तेवढं करून घ्यावं लागल.
हा आपण एक दिवस क्लास ड्रॉप करून का होईना? घ्यायचं करून.
दुपारून बंद होऊन जातं ना ग ते. मग तोच गोंधळ बसू नाही राहियला त्यास. सायबर कॅफेवाल्यालाच विचारून घ्यावा लागल टायमिंग.
हा
बघू मग तस ते बराठी नी सांगितलं म्हणून नाही तर काही ल आम्ही
कालेय नाही या्या वेचच्या त्यांच्या भेटींग मध्ये सांगित आप कदामीवीची फी रिटर्न येते सगळ्या विद्यार्थ्यांची फी रिटर्न येते
हा का?
आ. त्याला जॉईंट अकाउंट नाही लागत, सेपरेट अकाउंट लागत मुलांच.
काहीतरी असलच ना, त्याच्या मधी फायदा.
नाही नाही, ही सरकारी आहे. ये नाही आणून त्यांचं पाहता ये, त्यांना नाई कलच. मुलीना एवढं रॉ मटेरियल आलेलं राहत. पॅड बसून आलेलं राहतं सगळं.
हाव ना? अग भरपूर राहतं का खरंच, आपल्यापर्यंत काही येत नाही ते.
काईच येत नाही आपल्यापर्यंत.
माहिती नाही पडत आपल्याला.
हूम्म. ये ते कीट बीट, त्या बॅगा बीगा, सगळ वोरिजनल त्या सगळ ब्रँडेड म.
हू हू.
त्या मुली मागत असतील काल ना आणि अनु काल पहिलाच दिवस होता. आता त्या पोरींना माहिती नाही, चांगलं भेटत सगळं आम्हाला कि बुट ते पाहिजे म्हणे बुटांचे माप, बिप सगळं लगेच रेडी पोरी
हा का?
हा. म अवघडच काम पाजे
थोडंस नॉलेज आहे भेट
नाले जय भेटतात. थोडं बिझी राहतं ना, रिकामट मन थोडस राहत ना बर आहे ना, बिझी पाहिजेच माणूस.
बिझीच पाहिजे माणूस, काहीतरी कामात गुंतलेलाच पाहिजे.
हू.
रिकाम बसून आजार लागायचे काम ये.
हा हा. नुसत झोपा घेण्या ना काही चांगलं हाय ते, त्यापेक्षा बरं हाय कुठतरी
बरं चालेल, थांब परत बघते करून मी. आहे ना रिका मी तू?
नाही कांदे निवडते. नंतर करा आता. हा हा. त्याला काही स्पीकर नाही.
हो चालेल चालेल, मला जेवण करायचंय अजून.
बरं.
चालेल हा.